ह हॅलो
हॅलो.
हा आवाज येतोय का मामी.
हा आला आला हे थोडा वेळ बहुतेक थांबूनच करायला लागणार कॉल म्हण
ते विश विश्रांती घेत्यात थोडा वेळ.
हा
थोडा वेळ विश्रांती घेऊन मग परत ॲप चालू हुतीया.
हम्म.
प्रत्येकांचं प्रत्येक जणांचं ते चालू आहे ना स सकाळपासनं.
होय होय आपण एक सारखं करतोय त्यामुळं अं हे होतय आवघड होतय नाही, हा त्यामुळं आवघड होतयं. मला थांबून थांबूनच करायला पाहिजे, अहं.
थांबून थांबूनच करायला पाहिजे.
होय तेच चार्जर न्यायला आलोय गं.
आ
चार्जर.
संपलंय माझं पण संपलंय एकोणीस टक्के हाय.
हम्म.
माझं पण संपल्यालं मी पण लावलेलो चार्जिंगला. तिथं भाऊजच पण राहिलयं एक टास्क तिचं पूर्ण ती मला फोन करायची हाय मी म्हटलं थांब जरा मामी पण हीकडं फोन करायला म्हटलं पहिला माझ पूर्ण करतो आणि मग तुला करतो म्हटलं.
कसं हाय?
पहिलं माझं पूर्ण करून घेतो म्हणलं मी नवीन हायं.
हां, आता हे शेवटचचं नव तुझं?
नाही अनेक हाय अनेक तुम्हाणी फोन लावणार मी,
हाय व्हयं त्यात
अनेक तुम्हानी फोन लावला की मग शेवट ह.
लायटीचा पण प्रॉब्लेम यायलागं लाय रेंजचा पण नेटवर्क सगळंच प्रॉब्लेम एक दम यायला लागल्यात.
स एकदम यायलागल्यात तेच्यामुळं ते आवरणा लवकर. हम् कमप्लीट असं होउनच होहिनाच झाल्यात. अह मुलगी झालं काय तुमच्या?
नाही आता तू तुझं झाल्यावर मग मी तिला कॉल करणार आतां आला होता तिचा पण आता तुला कर करतो म्हणून सांगितलयं मग तुझं करूया आणि मग
होय झालं माझं आता एकच राहिलय तेवढं माझा टास्क पूर्ण करा आणि मग त्यांना लावा.
हं मग काय तिझं केवढं होईल तेवढं होईल मग आता कायं त्यांचं पण टायमिंग बाराचं हायं.
होय बाराच टायमिंग आहे आणि एक तास तास बरंच.
होयं.
मध्ये आता हे कंप्लीट झाल्यावर मामी परत आणि काय टाकायला लागतयं का आपण ऍपला काय नाही?
नाही सबमिट करायचं.
अ सबमिट केलं की झालं.
हा सबमिट केलं की झालं मग नंतर मग आपल्याला अस तारखे करणार आता त्यांचा मेसेज येतोय की.
अकाऊंट नंबर घालायचे त्याचा अकाउंट नंबर अजून घालाय नाही.
मग ते सगळं घाल की.
अकाउंट नंबरला आता होणार ओ पण हुना झालंय माझं.
असं झालंय वय.
आता पहिला टास्क पूर्ण करा म्हणा लागले आणि मग त्याच्यानं तर मग तुम्ही अकाउंट नंबर घाला म्हणतय.
हां मग तसं कर की टास्क पूर्ण कर, आणि मग घाल अकाउंट नंबर हा.
टास्क टास्क पूर्ण करतो आणि मग घालतो.
हम्म चालतय की. आता किती जणीच किती जणींच्या संघ बोललीस तू?
मी आता हे तुम्ही पाचवा नंबर तुमचा.
हा मग झालं की मग आता माझं झाल्यावर मग तुझं तू अकाउंट नम
हो झालंय तुम्हानी एक कॉल केला की नाय आता शेवटचा.
हा.
मग लगेच मग ते सबमिट करतो आणि मग अकाउंट नंबर टाकतो.
हा हा चालत चालतंय तसं करायचंय कसं
अय.
सुरुवातीला असतय एकमेकीला अ विचारून हा विचारून पण करायचं.
ते घेऊनच करायला पायजे सगळं आणि मी तर आता आजच पहिल्यांदाच ये हाय पहिल्यांदाच मी कार्या ॲपवर असं बोला लागलोय.
ते हे आता अस ह्यो टास्क काय पण ह्याच्या आधीच टास्क करायला लय मज्जा आली आम्हाला म्हणजे लय म्हणजे लय मज्जा आलीया. असं होय आम्ही म्हणजे अगदी आनंदाने हरकून हर पण टास्क केलेत आम्ही अ होय.
टास्क केलाय. आता सकाळपासन पण तसंच व्हा लागलंय सकाळपासून टास्क आले तर असं. च वाटाय लागलाय.
उत्साह आणि पहिला कसं होत. आधी म्हणजे फोटो देत होतीत. मग नंतर अ
म्हणजे हा कुठला फोटो ते नाय त.
वस्तू काहीतर अस असलेल्या त्याचच हे सगळं किती लोक उभारल्यात काय असं?
हो नमस
सगळं म्हणजे अ आपण सांगायचं नंतर मग हा मग रेकॉर्डिंगच आला टास्क हम्म.
हा हा रेकॉर्डीिंग करून
रेकॉर्डिंगच हा रेकॉर्डिंग करून पाठवायचं पर नंतर मग कथा दिल्या तेनी मग त्य कथेवरन त्या कथा वाचायच्या आपण मग कथा वाचल्या कि त्याच्यावर त्या मग कथेत काय काय म्हणजे अ प्रश्न कथेवरन त्यानी हा अनुभव आलाय मग तुम्हाला काय वाटतंय या कथेबद्दल? मग त्या आपल्या कथेवरूनच त्यांनी अ प्रश्न विचारत्यात आपल्याला साठ साठ प्रश्न सोडवल्यात आम्ही. हा एक एक टास्कला सा साठ प्रश्न एक एक टास्कला दिल्यात तेनी. असं तेवढं आम्ही सोडवलंय खरं आम्हाला का नाई होय म्हणजे आम्हाला म चांगलं वाटलं म्हणजे ते कसं त्याला वेळ होता नई. आठ दिवसात चार पाच दिवसात सोडवायचं. हा भरपूर वेळ होता मग अ जसा वेळ मिळेल तस वेळ मिळलं तसं आम्ही ते सोडवत
तुम्ही सोडवत रायला.
हा. आणि मग ते त्याच्यावरन म्हणजे कस उत्तर पण बरोबर यायला पाहिजेत नाही नाही तर उगचच आपण अ हा काय पण उत्तर देऊन हा उत्तर देऊन चालत नाही आपण खरोखरच कथा वाचल्या काय त्या कथेपासून आप आपल्याला अ काय बोध मिळाला हा काय आपण त्या कथेतून शिकलो हा हे आपल्याला आपल्याला पण कळायला पाहिजेल नाही मग त्याच्यावर त्यांनी प्रश्न देत्यात त्या प्रश्नाची आपन तर पण तशी व्यवस्थित द्याय लागतात नाही
द्यायला पाहिजे होय ते द्यायलाच पाहिजे हम्म हम्म
मग शेतीवरन अ शेतीवरन पण अस जर अ सगळे हे असतात प्रश्न असतात होय होय
आ
शेतीवरन आसत्यात परत लिंगभेद परत अ स्त्री-पुरुष ह स्त्री-पुरुषामधील हा असमान हा लिंगभेद मधील असमानता अस हे अस ह अस कथा असतात त्यांच्या मग त्या टास्कल्या कथा असतात ह
ते सगळ्या वाचून काढून आपण मग त्यातन हे करायच
हा ते पहिला आपण वाचायच आणि लक्षात पण ठेवायच म्हणजे ह आता कस ते गोष्टी सारखंच असतंय ते
हा गोष्ट आहे का आपण एखादी गोष्ट वाचत बसलोय आणि त्याच्यातन काय ज आपण उपचार काय म्हणजे काय हे करायचं ते
हा तस गोष्टी कस आपण लक्षात ठेवतोय तस हे पण लक्षात ठेवून त्यांनी ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारतात त्यावेळी हा आपण उत्तर द्यायची मग अस मजा आली आम्हाला टास्क करताना म्हणजे कंटाळा आला नाही
कंटाळा आला नाही आजच मला मजा आली आज दुपारची मी झोपलो पण नाही अशी मज्जा भारी वाटालत मला आज
होय आणि वेळ कसा जातोय काय हे कळतच नाही
कसला जाते काय कळत पण नाही आणि त्या सगळ फास्ट फास्ट काम आवरलेत आज एक आपल्याला काम आहे आणि ते आणि एक जबाबदारी आहे अशी वाटते ती जबाबदारी आहे त आपण असे पूर्ण करायला पाहिजे अ अस एक मनात अस उत्साही पण असत त्यांनी भारभार काम आवरुन ते टास्क पूर्ण करायच अस हे पण होतंय
होय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस अ काय लक्षात आल ह टास्क पूर्ण म्हणजे अ करायच्या वेळेला किनाय आमला असे अड सुनी पण कुठल्या आल्या नव्हत्या.
अ लोकय अरे जात रेच यात पावसाळी वातावरण आहे. वातावरण तसं आहे ऊन पाऊस... त्याच्यामुळे ते नेटवर्क प्रॉब्लेम याला लागलाय.
हां, अन टास्क करायच्या वेळेला कसं... एकमेकांना पण आम्ही म्हणजे कसं वाटलं गं टास्क छान होता काय असं. एकमेकीला, त्यामुळं आमच्यात संभाषण व्हायचं. एकमेकीसंघ चर्चा करायला पण मिळायची हां, तेवढंच,
एखादं येत नसल ते आपण ते विचारून घ्यायचं.
हां, आणि कसं अ आपल्यात म्हणजे हे संभाषण होतंय नाही आपल्यात
होय आपल्यात आपल्यात बोलणं होतंय. असं इरवी, इरवी कोण बोलू शकत नाही, हयात बोलू शकत अस याच्यात आ एकदम असं सगळीच
हा मग आत्ता किती चर्चा केली बोललो.. आता तू तुझ तुझ्या मनातली एक गोष्ट मला हां, तुझ्या मनातली मला तू एक गोष्ट सांगितलीस त्याबद्दल मी तुला, चार गोष्टी सांगीतल्या तेवढ आपल्या म्हणजे मनाला समाधान, समाधान होतय ना, हां. आणि म्हणजे अ, अ दुस..... दुसरं डोक्यात वाईट विचार कुठल येत नाही. बाई ह्यामा आपण एकच ध्येय ठेवायचं. ह्या बाईना आपल्याला ह्या चार, चार गोष्टी चांगल्या सांगितल्या त्या पद्धतीने आपण चालायचं हां त्या पद्धतीने आपण चांगलंच चालायचं. त्यामुळ आपल्या आयुष्यात कधी काही कमी पडू शकत नाही.
होय काय कमी पडु शकत नाही.
हां, आपण कस आहे. शेवटी कष्टाचं फळ हे आपल्याला मिळतय. तेच, वेळाने का आसेना हां वेळानं का असना. कष्टाच फळेहे आपल्याला मिळत..
आला शक्ती
हां म